हू चालू होता अभ्यास
अच्छा
हू उगच करुणाचा
हा हा हा नाही अभ्यास तर करावाच लागेल ना
हू
त्याच्याशिवाय पर्याय नाही ना
हू पर्याय च कोणत घर दिसतंय आणि
हा
करावं लागलं ना आता तुमचं काय चालूय
माझं चालू थोडंफार अभ्यासाचे करन आत्ताच ठेवला जस्ट
हो का काय ठेवला
अभ्यास आत्ताच पुस्तक हे केले
हू हू
म्हटलं चला बाहेर फिरून येऊ थोडसं पण तुझं काय आतून कॉल केलाव्
अच्छा
हो
हू मग काय झालं बाकी अजून
बाकी काय नाही आता थोडीफार चालूय काम वगैरे असेल दुसरं
हो का हू हू हू
पाऊस वार हाय का तिकड
हां पाऊस काय पाऊस खुप चांगला आहे आमच्याकड मस्त आहे असं आता ताण नाही.
हम्म हम्म
ताण नाही आता
अच्छा
हम्म
बरं यार मग
हम्म बाकी आजुन मग काय म्हणता?
बाकी काय नाही आता हेच आपला दररोज उठला का अभ्यास करा.
हम्म हम् बर ना आता नवीन नवीन ऍड आली आता.
हो
हम्म तिथं अभ्यास केला की मग काय नाही.
हो
पण तीनशे नव्वद दिवस आहे आता हम्म हम् भारी आहे.
तलाठी भारी आता तलाठी साठीच काहीतरी करावं लागल.
काय म्हनटला
तलाठी भारी म्हटलं तलाठीसाठीच कायतरी करावं लागल. ग्राउंडच काम नाही निसत पेपर आहे
हम्म हम्म
चालु करणं पडल काहीतरी व्यवस्थित
हम्म हम
हम्
चालु करून घेन आता चालु करून घे म्हटलं आता.
हा हा हा
हम्म
बरे ना आहे म्हना दिवस पण मग जास्त आता दिवस जास्त अभ्यास वाढवणं पडल. वेळ कमीय थोडा
हम्म तेच ना हा आता
एवढा कमी नाही पण प्रॉपर अभ्यास पाहिजे ना.
तेवढं आहे.
हम्म कुठे फिरायला वेगैरे गेले नाही पावसाळ्यात?
नाही न जायचंय आता.
हा हा
जाऊ आता बघु.
अच्छा
हम्म
यायचं फिरून.
हा हम्म
ऐ तुझ्या घरामध्ये तुम्ही घड्याळ आणली ती बघ मी बघितली ती एक दिवस ती कुठून आणली होती भारी होती. ती अं वॉलवर लावलेली बघ तु.
हम्म ती या दुकानातून आणेल ना.
अच्छा संभाजीनगरला घेईल का सिटी मध्ये.
नाही नाही, ती मुंबईवरून आणेल आहे.
अच्छा मी बघितली होती त्या दिवशी, तर मग मला तर वाटलं ते आनवीशी वाटली विचारावं म्हणलेलं ह्याला कुठून आणली, काय
हा, नंदची होती.
अच्छा.
हम्म, संभज नक भट एवढच.
अच्छा.
हां.
हम्म.
मुंबई नगरला आपलं सिटीमध्ये चांगलं भेटतं, मुंबईला चांगलं भेटतं काही पण.
हा हा हा नाही तिथं स्वस्तच भेटतं, फक्त जावं लागतं आपल्याला थोडं दूर पडतं ना.
हम्म.
दिवसच जातो ना म आपला अस ना.
हा तेच.
हो.
नारळ पण फ्री असतं तिगडं, हम्म.
बरंय यार. थोडं बाहेर गेल म्हणजे थोडं फ्रेश पण होतं माणूस, पण मग एवढं फक्त एक दिवस आपलं काम हे करावं लागतं.
हम्म,, हा ते आहे म्हणा.
पंढरपुरल नाही जात का या वेळेस.?
जायचंय ना, उद्या जायचंय आम्हाला.
अच्छा, गाडीवर जाते का?
नाही ना, आमच्याकडं ब्रिजजा आहे ना.
अच्छा.
हम्म.
हा मंग काय आपले हे असलं का जातं माणूस एक दिवसात, रातोरात.
हा एक दिवस नि दोन दिवस जाऊ. हम्म, चालू नाही का? हा, त्याला काय खर्च अर्ध-अर्ध करायचं झालं.
ह, टि टिडीएम.
हा हा तेच ते. हम्म.
बाकी अजून?
बाकी काही, नाही तर काय? तरी तयारी करण शेताच काम आता शेतात जावं लागल नाही तो
अच्छा.
हम्मं.
बरंय. हम्मं हम्म, जेवण वगैरे?
जेवण वगैरे स्वयंपाक करतो ना आता, नॉनव्हेज हां नॉनव्हेज करणाऱे आता. ह हम्म.
जेवण जाईल.
नाही म्हणजे अजून आणलं नाही, चालू आहे विचार मंग कॅन्सल करू नाहीतर.
अच्छा-अच्छा, आजच्या दिवस कॅन्सलच कर पण माझ्या मते.
हा कॅन्सलच करू मग काय उद्या एकादशी आहे.
म्हणजे ती मोठी एकादशी ना आता.? आषाढी त्यामुळे म्हणलं आजच्या दिवस कॅन्सलच तर नंतर घे रविवारी वाटलंस.
हं अवघड आणलं रविवारी.
ह परत म्हणजे नॉनव्हेज खाऊन मंदिरात जाणं वगैरे ती वेगळं वाटतं ना थोडं.
हं....
हं...
खरायं.
मग अभ्यास किती, कसा चालू आहे तुझा?.
अभ्यास चांगला चालू आहे ना.
किती वेळ, काय?
नुसता दोन तीन घंटे चालूच आहे.
हो, का.
हं..
पाच-सहा तास ठीक आहे म्हणा, एवढं चालाला पाहिजे समजा थोडं वाढून घे मग.
हो करायचं ना आता.
हं काय मग तुझ्या गाडीची की पार्टी वगैरे दिली नाही तू.
हाय ना उद्या साबुदाणा खिचडी
हाव, का.
हू...
नवीन मोबाईल घेतला त्याचं काही म्हणला नाही.
हो द्याचं ना.
हं
आहे सध्या तरीच आणि माझा पण चौदा हजाराचा आहे.
हो, का. काय बरांय यार मग.
ह..
हं.. हं..
मला पानीपुरी खायला कधी यार, हो पाणीपुरी चालू झाली ना. आपल्याला नाय. चालू झाली आता.
अच्छा, दोन मग.
हू...
हा यार खूप दिवस झाले खायाला
हो, ना. तेच, ना.
सागवीला खाल्लीती आम्ही एक वेळेस ती आता अजून
हं.. इथं चालू झाली.
ह... जाऊया यार मग आज, बघू उद्या उपवास मग आज बघू खाऊन.
हं..
हो
बर, बर, बरं जाऊन तुझ्याकडून खाऊ घालतो का आम्ही जाऊ
नाही, नाही तुझ्या मोबाईलची गाडीची पार्टी करून घेऊ, नंतर मी खाऊ घालीन.
हम्म.
हम्म. उद्या, उद्या माझा कडून तुला स्पेशल. हो.
ह हा आज जाऊ ना काय झालं
हो द मग काय येतो मी तिकडे वीस मिनिटांनी.
हम्म. तेच नाही.
बाकी अजून इंस्टा वगैरे,
नाही इन्स्ट्राग्राम बंद गाड्या
हो का, बरं आहे मग तेवढं तरी.
हम्म खूप टाइमपास होतो त्याच्यामध्ये.
हो टाइम कस जातो ते कळतच नाही. माझं तर तीन, चार दिवसानंतर मी ऍप वापरतो समजा.
ह का हम
बरी.
बरं. काही कुढे गेलत का नाही गावाला दाजीकडे कुठं.
हम्म, दऊणार ना कालच हम्. आकडे आशी घरीच करू
हा दाजील बोलून घ्यायच लागलं त इिकडें.
हम्.
गजल
चल रोटी पाणी
अच्छा! गावाकडे चक्ककर काध
हम् गावकडे त्यां नाहीडे फेडद नाही आहे का हम्म आहे दोनज किल्लाने
हा म्हे काही काम असलं त्यावेेळेस येत म्हणा. त्याला करमत नसेल आता.
हा तेकणी.
हम्म.
कर नाही वर हम्म, हम्म हो ना तच ना
त्याच्या मस
हम्म.
बाकी ग्राउंड वगैरे चालू आहे का?
हा ग्राउंड चाू आहे. रोज चाू आहे.
हो का?
हम्म.
बरं यार मग लॅबला वगैरे,
लावलं ह तल मलागो हो छान आहे विर.
हम्. मस्त ठुलं आहे.
हम्म ऍडमिशन पण झाले आता.
अच्छा बरच झालं असेल ऍडमिशन आहे ना.
हा पंचवीस एक ऍडमिशन झाले.
अच्छा खूप झाले मग.
हा हा का,
पण हाय त्यांची त्यां सरांची ते.
हम्म हम्म.
हो तो म्हणे आता तीन एक महिन्यात चाळीस पर्यंत जाईल मग एवढं वर्ष ठीक येईन तेवढ
हां बरोबर
हा.
हम्म.
मग असेल कुणीच सांग आपल्या जवळचा मित्र आहे.
भेटनच ना
हा तेच ना.
हम्म बेटन
चालेल ठीक आहे मंग भेटू नंतर
हो हो ठीक आहे सांग.